किती कॉल राहिले ग आता?
दोनच राहिले आता आणखीन हे संपल्यावर.
फोन नको करू आता.
ते दोनच राहिले आता फक्त तेवढंच.
संध्याकाळी करू नका, संध्याकाळी करू नका. मला खरं झोपू दे आता. लई पोट दुखु लागलं ग माझं.
माझं आहे का दुदर्शी मोठे माणसात काय सवय लावलीच नाही काही.
बरं तू बोल बाई मी फोन उचलून घे जाईन तू बोलून घे जा.
हा दोन कॉल राहिले दोन मिनिटं बोलायला. तुला काय मंत्र म्हणायचे का तिथं?
हा बोल तू बोल बोल. तू बोल मी फक्त हा हो करेन फक्त ठीक आहे?
हा हा ठीक आहे ठीक आहे. ते दोघे बोलू शिल्लक तुला कोण बोलायला आमंत्रण नाही दिली.
हम्म.
हं.
बरं.
हा. तेव्हा कशी बोलती बाई बरोबर. ते कोणी
हम्म.
हम्म. मग काय म्हणते मग? जेवण काय खाल्ली बाई भाजी आज?
शेपू.
हम्म बोलली पाय. शेपू होती काय आज जेवायला? आवडते ना तुला शेपूची भाजी? छकुली हॅलो. हा तर म्हण, नाही तर म्हण. शेपूची भाजी आवडते तुला? हो. हो का, नाही आवडत का? बर नको खात जाऊ मग उद्यापासून. हॅलो. जेवण कर जेवण. बर बर.
हॅलो.
हा कुठं गेलती?
कुठेच नाही इथंच होती.
इथंच होती का‌. शेपूची भाजी आवडली? चांगली होती का? हम्म. कोण होत युवराला काय.
हम्म.
काय म्हणती.
काही नाही वैष्णवी.
कोणती वैष्णवी आली.
नाही गेली ती बॅग कुठेये तिची
थांब हा समी.
हा